घरी.
हम, कॉलेजला गेलाता का आज?
हा.
तर, काय काय शिकवलस त्यांना?
सायन्समध शिकवल. तू नव्हता का?
नाय ना यार मी ते एक लेकचर ऑफ होतो म्हणून मी बाहेर राहिलो जरा.
हो का बरं ते उद्या जा नाही ना आपल्याला कॉलेज जाण का इकडे जाण. ते का कॉलेजला नाही का सुट्टी मार नाही उद्या काम आहे काही
उद्या काम आपल्याला.
हा
तू त्यातलं लिककड झा कट टाकाला तू चालशील ना?
बरं बर
अ मी काय म्हणतो.
अं?
तू रनिंगला गेलता का आज?
हा गेलो तिकडे गेलो माळावर.
कोण कोण होत?
मी होतो अ का नाव त्याच कारण होता. तो तास नाव करता कार्तिक लोंडे. हा.
कोणीकडून पळल बायर पले तिकडे गेले म्हणे.
नाही साखरेमुळ. ते कोण साखऱ मला समजा कोण गेल शॉर्टकट मध्ये प फाराष्टट इथून घुसलो. नंतर मग साखरेमाळ नंतर साखरेमाळ पाकाळा.
हो का म्हणे तिकून इतकं लावून गेली लगी?
हा पहिले इई कोण शॉर्टकट गेलोणजे इई कोण नाही गेल लांबून फक्त मग तुम तेून फारष्टट इथून घुसलो.
हा.
आणि डायरेक्ट मग तसं साखर माराला लागल म तस आलो.
लो. अ तु याचं झालं घर त ते माहित झालं ते काढच. कुठ ते डोंगर नव्हता का? स महिन्याला जातो. तर.
हा हा हा, थोडी रेंज गुतून राहिली हा हा हा.
तिकडच डोंगर नव्हता का? तिकडेच डोंगर ढसाळ म्हणे.
अर हा तीुलताबाज रोड च मी रील पाहिली आर त कुलताबा रोड मधून ती अस. पण ते डोंगरा कोरेल मधून घुसतो का तिकड पडेल म्हणे रस्त्यावर.
हा मी पाहिलं मी आताे तो स महिन्याला.
हा हा.
आज पाहायला की.
ते मी बी ते रिलवर पाहिलं हो की समजा असं.
हो का दोन थमा फोन चालू ठेवू दे वारे एवढं. हॅलो.
हा बोल ना.
येतय का आता आवाज. अर ते रेंजचा प्रॉब्लेम झालथा जरसा.
मग जेवण बिवन झालं का?
हा जेवण झालं आताच.
मी बी आलो तडसुनतडसुन जेवनबिवन करून आता घरुन
हो का कोणीकडे येतो आम.
ईडये मंदिर पशी बसेल.
हो का मग आज उदया मग तू आता तू कुठ जाणार आहे.
हो आता उद्या फोन आलाथा इकड जाऊ नाही तर चैनशी कॉलेजला असं.
हो का?
हा तू फोन कर ना आपण जाऊन मग इकडे जाऊन ई त् तर मंग पाहू उद्याच्या दिवस कॉलेज जावू शनिवारी रविवारी दोन दिवस चालले लगातार असं मा म्हनये हो आता.
हा तुला कॉल करन सकाळी. ते आपलं सगळ रनिंगला पण म्हनला पन नाही तु सकाळी उठतस नाही काय माणूस.
अरर थंडीच कोण उठन.
मग थंडीच काय थंडीच थंडीच एवढंच हे रहतं रनिंग काल ठेवनार होता.
जीवार येत रे सकाळी संध्याकाळच एक टाइम बरये
तिकड काय घटना घल. पाचपोर सांगत होती तीकून अशी आवाज येत हो ना. धामन गाव रोडला
कई माहित नाही सर मला.
म्हन जी पोर रनिंगला गेलथी रात्री आठ नऊ वाजले इथं. तिकडे वेगवेगळ्या आवाज.
अरे बरं बर पाऊस येऊ राहिला रे. हवना
इकडे तर काहीच नाहीये रे पाऊस.
मला लागू राहिला ना.
हा. हा झाडाखाली बैस मग
मंग काय चालु ये मजेत ना.
हा ते मंदिर चालु आहेका तुमच्या हच्या बसंल
हा पण ते लॉक ये कोनि बोलवलं ना .
होय का.
मंग थोडा लांब जाई ना.
हा .
ते हा अभ्यास काय अभ्यास च अभ्यासे
भला अभ्यास देयेल आम्हाला.
काय काय.
हि फिजिकली मानस येईल आता ऐक तीस तारखेलाो पाच प्रश्नपत्रिका सोडीन नही बायलॉर च्या
हो का? तु तिकडे गेलता का?
गेलतो, मंग नंतर बंद झाली.
काऊन अस?
असस, मग काय इकडे बारावी करायची होती ना.
हाव का?
पण इकड बारावी करायची होती मग दिली सोडून.
हव का.
तुझा आवाज नाई येऊ राहिला. थोडा एक मिनट थांब अ रेंज
हा ये आवाज
ह
हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो.
अ ते रेंजचा प्रॉब्लेम हाय, आमी काय करू? हाव ना, ते रेंजचा प्रॉब्लेम झाला
ते उद्या जाणार मग खत गट टाकू मस्त आरामशीर ते आता उद्याच दिवस जाऊ चांगलं.
हो, आपल्याला ते बूट पण हायना रनिंग साठी.
हा चाल जाऊ एक दिवस समजा. उद्या गेलं का उद्या काय किती, कोण आहे समजा कुठं, कुठं जान हाय?
उद्याआपल्याला माहितीत ते पहिले माळावर जाणे. माळावर हाय तिकडं का? तिकडं तिकडे पंधरा एक आहे आपल्याला.
उद्या पंधरा ईक हाय का? बर बर बर
आणि नंतर तुडुन
नंतर मग आपल्याला ते काम मिळते. नाना
अरे हा, पण मग तिकडे माळावर समजा कधी जाण सकाळी?
सकाळी लवकर जाण आपल्याला. आठ एक वाजायला.
मंग कस, अम करशील मग गाडीवर तर
आ
गाडी त्याच्या दोन का तीनच गाड्या राहत्या
मग तेच आपल्याला आणून नेऊन घालीन बरोबर तेल सांगेल हेना
बरं बर मग त्यांना सांगून ठेव लागलंच तर आम्ही दोघ राहू म्हना आम्हाला म्हणजे तुम्ही त्यांना नेऊन सोडा नाहीतर आम्हाला नेऊन सोडा बरं पहिल असं काहीतरी करा म्हणा हा सहसा करून आपण लेट सांगता मागून.
हा ते जाऊन जात बरोबर की मालकाची राहती ना एक गाडी
हा टाक ना
काय माहित म्हणे गण पंधरा चौदा पंधरा गोण्या आहेत
पोरं गण पाच सहा जण आहेत तू मी आंब्या. ऋषा तवा अजुक ते भाई आन ते चार पाच जण.
समजा ते पाच ते पाच जण तिघं समजा तू अन् मी तू मी आणि यो धरून काय नाव आहे त्याचं नित्या
नित्या अय नित्या नई ये उद्या अपूच ये
समजा सात सात आठ
हा
मग काय ते समजा ते पंधरा समजा तेरा गोण्या धरल्या त किती पडू राहील ते?
हा पाऊसा आला काय रे परत?
हाव ना
इकडे पण आणलय
बर मी घरी बशेल पण मग ही बाहेर बशेल आहे तरी घरच्या यामुळं तर पहिला पाऊस आलं.
हाव ना.
मग चाललं मग.
बाय म
हा.